हॅलो?
हॅलो?
हा बोला की, काय चा
हॅलो?
काय चाललंय, येतय का आवाज माझा?
हो. आवाज बी
यायलाय की. लाईट गेली, हा तुमच्या इथ लाईटचा प्रॉब्लेम. लाईट गेली की नेटवर्क पण जात.
हम हा हा.
म चार्जिंग केलीकी नाय व्हय
चार्जिंग आहे ऐंशी टक्के बहुतेक. बापरे काही ये जाई ये बाहेर जाय
जात नाही, ये जा ये जा करतय फक्त.
ह ह
हम
काय निवांत, काय का तुमचच काय चाललंय,? झाले काय कामावर सुट्टी? ह का, काय म्हणता बोला. हम्म.
बरं बरंय. दुष्काळ चालू हाय काय नई, होय. येत की जरा ते गाडीच ते निघालेले चीटकवतो मोठ्या गाडीच हि कोल्हापूर मध्ये बशिविली ती ज्योतीबार सिल्वर.
ह्म. हा हा ते होय.
हो जरा टेप नई चिटकवतोय होय.
ह्, कर करणी आलंच नाही आज, दुपारून
करण्या आता गेला आईला घेऊन, शेतातून माझ समोरच गेला आता.
हा हा हा.
हम्.
हम
आई गं, मग
काय झाल, दमलस का?
ऊम. होय.
बर बर.
अख.
ब बरं विदया च पूर्ण झालं काय? फोन केला नाही ते ना
मला?
हां.
म अक्ष ज होते खय अजून के केले ना मला सकाळचे म तर ना हेत रात्री पण केलता, रात्री म्हणज असा वेळ नाही मला.
ह.
त्यांना सकाळी काय केला नाही तुला माझं लक्ष पण नाही असं नाही नाही मिस मिस कॉल केलता की नाही परत मीच केला नाही. ला काय भाजी करू?
काय करतीस?
काय करू ते सांगा की?
कर काय तरी आपलं हलंक फुलकं.
मी तर असं म्हणाल की, आईला म्हणायच भाकरीे पण तुम्हीच करा- आणि ते सांडग्याची भाजी करत नाहीत का तेनी-
हा. हा.
ती करा, असं म्हणावं म्हणालय पण बघू.
हो
ते सांडगं म्हणजे, ते काय ते पापड बीपड काय असते करत- ेत हम्
शिजवून होय चपटका?
चपट, चपट आणि मापट काय नव्हं ते नव्हं तसलं हे-
पापडी, पापडीचीच की भाजी.
भाजी हा, हा पापड्यात हा चोपट्या पापड्या बरोबर
ह मन के वक्त
हम्म. चालतय बघुया काय म्हणत्या? काय म्हणत्या बघूया, ते फोटोच कधी करतोस बघ बाबा- तेवढं, फोटो, फोटो-
आपला फोटो बनवायचा का?
हम्म. नाही बनवलेला हाय-
हा.
त्याला तर हे करायचं नाही का, लाईट, लाईट, लाईट, लाईट.
ते हा, हा, त्या फोटोच व्हय. का लक्षात करू मला
साडे सहा वाजले. म का म का
अ ज संध्याकाळी दोन दिवस लक्षात कर माझ्या, ती राहिलेली ध्यानातच नाही माझ्या. झोप लागली?
काय?
झोप लागली काय?
कधी, आता नाही.
मग काय म्हनलीस?
काय लक्षात करू?
फोटो बनवायचं व.
हे व्हय.
चालू करायचं हा.
हम्म.. बर बर करतो की.
हम्म
म्हणजे मन लायटिंगला बघत बसते. ते म्हणणार कोण आहे.
हम्
हम्म
म्हणजे बाबाचा फोटो म्हणजे बाबाचा फोटोे मम्मीचा फोटो.
ह् मग. हो बड्याची मम्मी त्याची ह
नाहीय की.
जर वहिन्याच हे नसतं का नाही काल
हां
ह ते.
अ
प्रॉब्लेम नसता का नाही.
हा
तर मी राहिलोच असतो मम्मीशी तुम्हाला म्हणलं असतं जावा घरला मी राहतो इथे
ह बरोबर
काय नाही असंच राहिल असतो. आता परत ते येणार तेव्हा राहणार आहेच सोडं
हम हम ह.
म्हणलंय मी तिला तो बुधवारच ये गुरुवारचा येतो मी सकाळचा पुन्हा शुक्रवारी मग तेव्हा येतोय. मग तो तिकडं जा मी इकड जातो असं म्हणतय तिला
हा हा हा
हम्
ह् अजून
त न
तार ठेवला काय मळे
ठेवल ठेवल ठेवल
आणि ते असं छोटा चाकू असत मात काय असं प्लास्टिकच्या ज्या आतबसतोय बाहेर निघतोय त.
हा हा हा
तसला चाकूआना एक हय ना बा गॅरेज मध्ये ती वायरी काढायला ना म्हणजे बरच असं हे करायला.
हम ह हं
हम् बरत हे का.
ठेव ठे गाह ना आले.
हम् हम.
हम झालं का ते कारण सगळं बनणार का नाही आ
तुमं हर झा
ते नव ते शेंगा कशा केला होता आडतीवररच्या. केलो नाही तेंटर शेंगा भुईमुगाच्या.
काय माहित नाही काय करायच.
ह हा विचाराल आहे मी कस आहे काय.
केझ भाऊ. ब लागल.
हम सगळं झालं काय कारण कोपऱ्यातलं.
कुठ झाले की.
हम् बबा.
हम् काय कुणाची विकायची होती का
हे कायचं का सला यायच आता
हम्
ह्या वर्षी शेंगा कुठे झाल्यात आईने जे कुठे केलं त कामाला जास्त नाहीच की कोणाच्या शेंग असनात याच्या विकत
लागतल
ह् की करण्याच्यात निघ जास्त
त्याच्याच वन झाली ना पाणी पिया काय करायचं
तु कधी घेयस पकड घेय त
नकोच खरं काय गरा पि देत नाही परवा म्हणतय जेवायला आलं त्या दिवशी आई म्हणालती बल्या खायला न्याय जा आणि मी म्हल लय झालं नोको मनाला अ हेला काय अर्थ आता आता आमच्या दारात नाही गेला बघ आता मग आलं नाही त्याला असोबत चांगा
हम्म
माणूस म्हणून मी त्याला नको म्हणतोय बोलवायला जेवायला वगैरे मी माणूस एकदा माझ्या मनात बसल की नाही मला त्याला हेच करू वाटत नाही
आखड बुधी जल
ह् मान अरे रात्रेचा काय संबंध आहे रात्र झाल्या मीच म्हणलेल रात्र झाले आता नको माझ त जेवायला आला बरोबर आहे एवढ्या र तिथन जेवायला आला ते चाललं आणि ते शेंगा काही गाडीवर नाही य ना कायला डोक्यावर नाण्याच्या होते
हम्म तेच की
ह मग ह नाही मी रात्रीच नको म्हटलं याला आता असं म्हणावलं इडपोत आणि काय पण बोलायचं जे पटल ते बोलायचं ना जे पटत नाही ते काय बोलायचं
हो कारण कायतरी
मी विषय वाढवलाच नाही परत कायच बोलू नाही आई नाही जा म्हण त खरं मीच नको म्हणलेल रात्र झाल्या का शेंगात ना का भुत येतस कस होता
अच्छा
सांगा हा पत्रा जरा वर करायला पाहिजे होता आ लय गरम होतय ना
कोणतं
एच हेच पत्र आपल्या
हा हा हा तिथलं होय
नाही म्हणजे लई अशा वाफा येत आती भासेत
हम्
जरास वर आणि पाहिजे होता एक दीड फुट भर
थोडी हाट कमी